हॅलो? हा माहित का अरे आता मी, आ? हा इदे इदे मेडी हा आता मी ना एका मिनिटात शिकवून गेल रे गाडी पण माझं कसं आहे अरे पेट्रोलच हे ना म्हणून म्हणल यार जाऊदे.
बर नाही होत मी स्वतः पेट्रोल दीडशे दीडशे रुपये लागत माहिती का? पेट्रोलच ये ना मला दीडशे रुपये लागत, त्याच्यात माझे तीन दिवस निघतात कशे तरी. तें मने गाडी मी एव्हरेज वर चालवतो म्हणून, तीसच्या वर गाडी घेऊन नई जात मी. पस्तीस
हॅलो काय
हा एक्सेप्ट झाली रिक्वेस्ट, हो. हॅलो
बोल हा बोल.
हम्म.
अरे पेट्रोलच म्हणजे पाय आता, पण खर्च लागत रे पेट्रोलच. हना
बाकी काही नई. अज अज जी गाडीत थोडीशी हे झाली रे खिडकी अय खिडकी हे झाली झाली तुझी थोडीशी आहे ना- म्हणजे थोडीशी चालायला वेगळी झालती ना थोडीशी मग आता
असं नाही रे माझी गाडी कस, तिला ऑइलिंग करणारे गाडीला. खूप वेळ झाले ना हम नाही तर काय?
आता समजा आता मला सुट्ट्या असेल ना, म्हणजे गणपती लोक नई राहिला यइथं. आपण जाऊ गणपती बघायला. चालत का?
आं?
गणपती बागायला जाऊ म्हणलं आपण सुट्ट्या असले समजा मला आणि गोवा बागा टेकडी खूप मोठी आहे रे आं?
नाही रे एवढी मोठी नाही ती गेलेली आहे ना-
जायला कसं य तिथं? चढायला हाय का? हॅलो?
आ?
चढायला कसं ये, गोवा बाबा टेकडी तिकडं?
अरे काई नाई आपलं नॉर्मल ट्रेक कस राहतो, तसं ये ते.
हम्म.
अरे, मी गेली.. ‌तेव्हा त सीन माहिती आहे का? आता आपण ते कोणचा रस्ता तुझं घर नाही का? आ मा पार टी पॉइंट वासून गेलं ना? तिथून सरळ सरळ सरळ जायचं मग ना आपलं राईट टर्न घेतला.. ते हर्सूलच लेक आहे पण तिथून लई लांब पडतो उलट पडतो पूर्ण.
हं
म्हणून एगड आहे आपलं बस स्टॉप, बस स्टेशन
हं, हं इकडून कुठे आहे?
अरे आपली देवी का वकवारने का? तिकडच्या बॅक साईडने जायचं, बॅक साईडने. तिकडय. तिथं कसं दुपारचं जायचं दुपारची सीन जात. जायचं ना, सकाळी जायचं सकाळी. पाच-सहा वाजता.
दुपारची सीन काय होतं?
रे तिकडचे कसे बंगेल लोक ये आर्दे. कसं, पकडता-विकडता पिदळी राहतं रे तदह स म्हनुसी रागष्ट मनुस
तिकडं म्हणजे सिक्युरिटी नाही का? तिकडं काही हे नाही का?
नाही ना? सिक्युरिटीव सीन नाही तसं बी. त्यांना साडेसात ते सोडता..
मग भरपूर पोरं पायजे आहे की नाही जायला?
असलकम
अं
आं
भरपूर पोरं पाहिजे.
भरपूर पोरं म्हणजे आता आमचाच ग्रुप.. किती जणांचा राहतो गल्लीतले गल्लीतले मंडळातले हो, नचिकेत येत नाही कधी कधी हं येत.. तो येतो, मी, जय.. भैया, भैयाच्या मैत्रिणी आम्ही पाच-सहा जण असतो बास
तेच ना. आणि याचं आपलं हे.. कशाचं? आपलं काय म्हणतो मी अं.. मग तुम्ही हे नाही करत का?
काय?
ते जायला म्हणजे स्कु स्कुटीने जातो का तू मग? तुझे घेऊन.
हां.
आणि ते बाकीचे कसे? अरे, आप पवईला काही नाही का तिकडं? पवायसारखं? स्विमिंग करायला. स्विमिंग करायचं नाही का इथं जवळपास? आं..
काय?
स्विमिंग करायला नाही का इथं?
नाही रे स्विमिंग ला जाऊच नको तुला माहिती का? पाणी ओढतं ते ना क्लासलाच बरं वाटतं.
हा ना म क्लास सारखंच म्हणतोय ना? म्हणजे, अरे एक तासाच स्विमिंग चं नसतं का रे ते? स्विमिंग करायसाठी एक तास पैसे द्यावं लागता मग स्विमिंगला पैसे द्यावा लागत नाही का? एका तासाचे, दोन तासाचे असं म्हणतोय मी. हां हां.
हां ते क्लास अरे यार दोन